ह बोला वाता कोण ब्लाऊज मध्ये घ्यावा असा लावेल का
आज चालू आहे
अह बाई निना चाले ना
मग एवढं काय टेन्शन होला तुम्हाला निंदायचे पैसे भेटणार बाई
हा भाई कायते निंदाची बाैशी करते ती बाया काय बोतते ती हम्म म येन ति बा काय बसत येते ना ह ह आ
तुम्हीैसासाठी थबणार आहे का बाई
हा
अह पैशासाठी कोण हे करत
ओद गला काय शा येत
हो शाळेत जायल त्या तिन्ही
ह मोठीे कुड आहे
बर सांग तला
जिल्हा परिषद ला आहे का
हा
कायचच नाव
तनुजा भैया तल म त ना स्वप्नलेत इलाशे मानसज एडच म काडित्या
अ बाई मला नाव नाही माहिती तूमन बोरी आहे मला माहितीये
हा
तीन पोरी आहे मला माहितीय आहे पण नावाने माहिती ना कुठं आहे काय
अगय आगई तु म्ह्हाला ऋतुजा माहित नाही गायत्री माहित नाही तनुजा माहित नाही
ऋतुजा गायत्री ऋतुजा
मग.
मोठीचं नाव काय ए?
तनुज मदलच नव अ ऋतू ऋतू येन लाानस नव गात्री
अरे देवा नाही ओ मला खरंच नाही माहिती, मोठी फक्त म्हणजे पाहिलेले आहे मी बस तिनी पोरी आहे म्हणून तुमाला अस
हाव का? आ दहावीला
गेली का यावर्षी? माहे श्रुतीं अन् त्या सोबतच जाता वाटतं गाडीत
हा आ.
आपलं तिकडं यायचं काई प्रसंगच नाही ना, ओ त्या लहान लहान होत्या तवा पोरी घेऊन येत होत्या, तुमची सासू घेऊ येत होती, तु्म्ही थोडी घेऊन येत होता.
नाही हो त्याच घेऊन येत, ते मी मला यायची गरज नव्हती काळामधी
इतना ना मग दोन दिवस थांब लहान लहान होत्या
माल म्या तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं, जा आतीच त्याच करीत होत्या व्यववार ते सगळं कुठ जाणं येणं मी काही येतच नव्हते, गावामधी
नाही ना नाही, त्याच्यामुळेच मग आणि ते लहान लहान होत्या, तेव्हा पण आता मला तीन चार वर्ष वर्ष झाले ना दुकान बंद करून
हा.
त्याच्यामूळ ते एवढ संपर्कात नाही ना.
नाही काय चाललं मग?
काय मी घरीच बसतो काही उपमा करा काही खिचडी करा काही, पोळ्या भाजी करा पोरीच दुखत होत ति नाई गेली आज शाळेत.
हाव का काय दुखत गड्या?
पोठ लई दुखत होती, तिचं तिने काल मक्का खाल्ली होती वाटत, धामणगावला गेली होती ना मामाकडं
हम्म.
म सकाळीच आली सहाला, मग धामणगावची हाएना मी
हाव का मला नाही माहिती ओ?
हे धामणगाव आपलं.
हुं हाव का?
हम्म.
हुं हुं लई वंगाळ कवा इल कॉल बी झाले असते, आज मले निणं बी झालं असत, बोलणं झालं असत, आले असते. त्याच
मला काय माहिती?
का बर? काऱ्या काऱ्याचेच बाई ना तुमची इडली एक दिवस कारयाचे येऊन जाईल. अजून पूजा कमाटे हाये.
त घरी असन.
नाही ही काय? इड आमच्या सोबतच शेतातच असती आज तिला बी लाव लावाचे, ति बी उचलति फोन सगळ्याचे
नाही तिचे झाले का कॉल?
हा तिचे कॉल झालते पैसे आले न बा, आपल्यालाच नाही आले, आपलेच कॉल बाकी होते.
हा मला आजच आले.
हां.
म संख्या
हाव का?
या ताई न फोन केला आ रेखाताई न, म्हणून मी ते बघितलं नाही तर मी
ह द खात येल खटपटी बाई ये ति नाही शोके
अरे तशा बाहे पाहिजे म्हणून तुम्ही पुढ चाल ना त्यांच्यामुळं ब
हाव ना मग त्याच्यामुळ तेष्या मध्ये तर घुसली मी आता
म अशा सांगणारे कमी भेटते माहितीए का? त्यांना वाटत बस आपलं आपलं. करून घ्या पण तशा नाही ना त्या
नाही नाही
तुम्हाला काल लावून द्याेत या असं सांगत्या तसं सांगत्या मी बघितलं ना आता
हा ते कॉल लावून द्याेत सांगते याच्यात जायचं त्याच्यात जायचं तुमचे पैसे किती आले पाह दे ना आम्हाला
ह या अस बोलणारीच पाहिजे ना हो नुसतं काय मग तेे होत नाही जात नाही कोणाला पण कारण देता येत आहे का नाही
हो ना मग तेच ना सांगणार रे कमी राहते ना ना र राहते ह बाया
हा
हय सांगणार आहे तुम्ही
आता त्यांना माहिती वरूनच पैसे येणारे पण काही काही बाहेला नाही सांगा वाटत
हा पण मगी ते गीताच्याचार देईल हो आपण मग ते गीताना गीताच्याचार याईल म कसे
दिंदमा
येत पहिले तिनें भरले तिने पाचशे रुपये घेतले होती भाराची ति ना कॉल भरली ती काही माहितच
ना काताास
हा
म्हणू नका नंतर बोला याच्यात ना कु च्या फक्त काय चाललं काही नाही हा त्याच्या घेऊन नाहीत
तेन आता बन त म आता सना सना शाही ब देवराली हे प बणाला उन्मा
पुरत करून घ्या मग
होान
हा माझे पण पाच पाल उचला बर का
ह ते रखाैख बोला ना काय बोल नाही तर त्यायच एक दस राहत मग आपण
हा चालत ना
त्याको दो सुलज्या
हा फोन उचला बोलायचं फक्त
हा ते माल लावलं का माल झालं का पूजाला लावाने िड पूजा उसलेली उसल ति ना
हा हा चालून ना बदली पोरगे किती वला आहे मधली घेतलीला आहे
ये संविला
आणिला आणि
केसरीला
सगळ्या तिकडच का ति
दोन इकडे नऊ इंग्लिश स्कूलला फाट्यावर
जपडा कधी झााळ ते का
हा
मग एकीकडे
एक कीकडे टाकेली हता
पैसे भरायचेच काम आहे
भीण राव क आहे हो स्वप्नाला त एकटेच जे करत त्यालाच कळत
हो ना आता पहिल्यापासून तुम्ही तिकडेच टाकले ना
हो ती बहीणस तिच्या तेच ते फ्री वईली म्हणून मला काही नाही नसत देयन लागत ते कप कपड्याचे त्याचे पुस्तुकाचे गाडी वाढत बी नाही
हा ते पै पै हा पै पै जाते हा जाऊ द्या मंग काही नाही नाही एवढं मग सगळंच मानल्यावर ल अवघडून जातं ना
हव ना सगळंच करावं लागत पाहावं लागत सगळं
हो ब ब
घरात दारात बाहेर सगळे द्यायला लागत त्या ली
आता सगळीकडे तुम्हालाच पाह नाही आहे आता काय म ते काय नसल्यावर त्याची जागा घ्या नच येन तुम्हाला पहिले थोडी तुम्ही जातो त्याकडे येतो त्याकडून
नाही हो मालही
हम हम
अ काम करत वाकरर खायची त्या करीत होत्या सगळं
हो आणिम्ही बघायचो ना त्याच सगळीकडें उडवी त्याच
हा
रे आता कसं आता तुमच्या अंगावर आलं ते तुम्हाला करण्याची
होा ना मग काय कयते आता जबाबदारी पडेल सगळी
सगळी जबाबदारी पडली एखा
हम
आ का द्यावाला राजाला आहे ना हा
आह
हा
आणि लहान पोरग सावल जातं
होाव का बरं आहे आता
आता मोठे झाले आता काही टेन्शन नाही
हो आता नाहीी काही टेन्शन ते पापडाच मशीनचं पण झालं काय आता
हा ना आता पावसाळ्यात बंद होून जात ना आता डिसेंबर पासून चालू आहे
हो का
हम्म
बरे सीजन मार मारून घेतलं पण तुम्ही
ह मारलं तीन एक लाखच नाही वा
हो का बरं झालं जाऊ तुम्हाला सऊ न जाईन न किती ग्रा नट य ते आजू कापते
मनु वर्ष ना
हो का?
तीन वर्ष सहा झालय आता
तीन वर्ष राहिले अजून तीन वर्ष झाले आता
नाही दोन राहिले ना पाच वर्षाचं होतं ते
हो का?
तीन वर्ष झाले दोन वर्ष राहिले.
हं द पण मग तुम्हाला फोन जाईल तुम्हाला सोन जाईन ना ते आता
हा मग दोन वर्ष न ना आपलीच होऊ जाईनं म
म
हं री काही कररी लागतास न घरी काम
कोण? हा पोरगी सगळं करती ना मोठी
स्वयंपाक पण करती का?
सगळं लगी स्वयंपाक पाणी सगळं स्वयंपाक
लंय मग तिला दहावीचा अभ्यास करू द्या वो या वर्षी
नाय तिला काय अस आता शेतातच नाही निहुन राहीली मी तिला घरीच त्या आली रविवार च्या दिवशी आली त आली नाय त रयवारीही येत नाय.
नाय नाय एवढ वर्ष नका नेऊ दहावीच वर्षे आहे ना. एवढं निघून गेला मंग काही नाही हं मी लावते तुम्हाला ते आठ ते कॉल त्यांच्याकड द्या कट केल्यावर
दहा मिनिट झाली का?
हं मी लावती मंग उचला. नाही नाही मी लावल्यावर मी कट करते आता.
दहा मिनिटं झाली की लगी
हा झाले.
हो झाले.